हॅलो! हां, हो झालं जेवण आत्ताच. तुमचं झालं का?
पाऊस आहे का?
पाऊस नाही आज, मस्त ऊन पडलय आमच्याकडं.
हां आमच्या इकडं पाऊस चालू झाला.
व्हय, आमच्याकडं होता काल. बस पर्यंत होता, आज मस्त
हा हा बर, मंग?
काय म्हणताय? तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मंदिरात गेलेला का?
जाऊन आले,, हो. ह्म्म ह्म्म.
मुलं शाळेत गेली असतील?
आले जाऊन, सकाळची शाळा अस
अच्छा हो सकाळी, किती वाजता येतात?
ऐक वाजता येतात, हं.
होय, आमची पण मोठी आलेय बारकी पाच वाजता येईल.
तुमच्या हातचा कुठला पदार्थ जास्त आवडतो, तुम्ही काय छान बनवता रेसिपी? एखाद्या पदार्थाची सांगा ना.
पदार्थ तर बनवते मी काय ना काय मुलांसाठी बनवावंच लाग
हा.
मसाले भात बनवते, कांद्याची भजी असतात. अ चायनीज मधलं म्हटलं, तर मंचुरियन बनवते पत्ता कोबीची. व्हेज हम्म हो घरीच. अ घरीच हे आपल कॉर्न फ्लॉवरच पीठ आणून मैदा
कॉर्नफ्लॉवर कर्नफ्लॉवर, मैदा आणि लसूणची पेस्ट असते ना?
हा लसून आणि आल्ल्याची.
हा आणि अजून काय टाकायच मग? मला पूर्ण प्रोसेस सांगा मनचूरीयन ची म्हणजे मी पण संध्याकाळी मुलांना करून देईन. आमच्याकडं पण कोबी पडलायं असं कोण खात
हं पत्ता कोबी खिसून घ्यायचा मस्त आणि पिळून पाणी काढून द्यायचं त्याच्यातलं आणि अं आद्रक, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सर करायची. पेस्ट बनवायची त्याची. आणि पताकोबीमध्ये अ हे घालायचं आपला मैदा घालायचा. कॉर्नफ्लाॅवर थोडं घालायचं. कॉर्नफ्लाॅवर जर नसेल तर तांदळाचं पीठ पण चालतात आणि ते अद्रक लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची. आणि चांग-चांगलं एकजीव करायचं ते सगळं. अ आणि अ त्याचे छोटे छोटे बॉल बनवायचे आणि तळून घ्यायचे. कोरडे मंचुरियन म्हणलं तरी खाऊ शकतो तसं. नाहीतर मग ग्रेव्ही अ बनवायची असेल, तर मग थोडी शिमला मिरची, थोडासा कांदा आणि थोडंसं आपल्या पत्ता कोबी किसलेला. ते सगळं एकत्र काराय आणि आलं आलं लसणाची पेस्ट थोडीशी शिल्लक ठेवायची आणि त्याचीच फोडणी घालायची. त्याच्यात टोमॅटो पेस्ट त्यात सोयासॉस मीठ, तिखट अजून थोडं जास्त तिखट पाहिजे तर थोडी हिरवी आपली लाल मिरची पावडर घालायची. आणि त्याच त्याच्यामध्ये ते मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच थोडंसं हे अ टाकायचं बन आपण जे हा ते गोळं टाकायचं थोडंस आणि घट्टसर जसं पाहिजे तसं बनवायचं आणि त्या भाज्या थोड्या आर-अर्ध्या कच्च्या शिजेपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये ते मंचुरियन टाकून द्यायचं.
अच्छा हम्म.
हम्म छान लागतं.
हम्म हा. घरच कधी पण छान हेल्दीच ना.
हेल्दीच असतं आणि पूर त भरपूर. असं आपण विकत घ्यायला गेल तर ती एक प्लेट किती महाग राहाती. तीस रुपयला झाली आमच्याकडं प्लेट. तीस रुपये.
आमच्या इथ सत
पंचवीस ला भेटायचे नाही नुसते मंचुरियन.
हा. त्यांचे सत्तरला आहे आणि ग्रेवी मंचुरियनची साठला हाय हो.
इथं कोरडे मंचुरियन तीसला आणि ग्रेवही वाले पाहिजे असतील तर अजून महाग येत असेल. आधी पंचवीस ला होती प्लेट आता महाग झाली तीस रुपये झाले. मग त्याच्यापेक्षा तीस रुपयाच सामान आणलं तर घरात होतय ना.
हो बरोबर हा.
मग ते घरीच बनवते मी शक्यतो वडापाव पण घरीच बनवते समो बनवते.
हम्म.
अ बाकी पावभाजी घरी बनती मिसळ घरी बनती.
हो.
पाणीपुरी कधी कधी मला नाही इतकी पाणीपुरी जमत पण पोरी बनवत्यात. ते पाण्याचा प्रमाण नाही का चटणी किती टाकायची तिखट गोड आणि बटाटा वाटाने शिजवून देते मी त्यांना. मग ते घ कांदा बिंदा चिरून सेव वगैरे घरीच करतात ते. पाण्याचं प्रमाण ते त्यांना जमतं मला त्याचा अंदाजच येत नाही.
हा हा बरोबर.
हम्म पानीपुरी पण मग एक पाकिट आणलं की होऊन जातं त्यांचं पोट भर होऊन जात.
हो. आमच्यात पण मुलांना घरी असे आपण रेशनचे बनवतो नाहीतर मग माझ्या डाळीच्या आपे
अच्छा हो हा इडली डोसा छान होता त्याचा. आवाज आहे ना क्लिअर?
आवाज ह पाऊस इकडे येतोय ना त्यामुळे
हा म्हणून रेंज हम. डोसे पण छान होतात भिजून.
कसे भिजून म्हणजे
म्हणजे तेच की तांदळाचं पीठ डोश्यांना कसं असतं इडलीला कसं अर्ध्याला अर्ध प्रमाण असतं ना. तांदूळ जेवढे त्याच्यापेक्षा अर्धे इडलीला घेतो आपण डाळ उडदा ची.
हम्म.
सॉफ्टहॊण्यासाठी पण डोश्याला तसं नाही करायचं एक वाटी तांदूळ घेतलं ना तर आर्धीला कमी अं हे घ्यायचं उडदाची डाळ घ्यायची म्हणजे क्रंची होण्यासाठी. आणि अ भिजत घा आता समजा दोन वाट्या तांदूळ घेतल्या तर अर्धी वाटी डाळ बस होती त्याला.
हा हा. बर आणि असे आमच्या इ ते ना असं ग्लासानी प्रमाण लागत म्हणजे कारण फॅमि मोठी ना दहा जण आहेत तर आता तर आम्ही ग्लासाने घेतो म्हणजे तीन ग्लास तांदूळ किंवा चार ग्लास घेतली तर मग ति डाळ किती घ्यायची?
अ चार ग्लास तांदूळ जर घेतले ना तुम्ही तर एक सपाट ग्लास डाळ बस होतीय. सपाट भरून पण नाही थोड रट हा डोशाला. फक्त डोश्याला कसय क्रंचीनेस आला पाहिजे आणि डाळ ह्याच्या साठी की अ डोसा तुटला नाही पाहिजे थोडासा चिकटपणा पण पाहिजे ना त्याला.
हो बरोबर.
हम्म आणि भिजवताना थोडस मेथी थी दाना टाकायचा त्याच्यात अ थोडासा हलकासा मेथीदाणा टाकायचा आणि जेव्हा वाटणार ना आपण तर त्या वाट टना मध्ये हाय ना थोडेसे पोहे घ्यायचे कच्चे पोहे
हां हां हां.
टायला. आता समजा चार ग्लास असतील तर एक वाटी भर पोहे बास होतात. मग ते सगळं वाटायचं
सकाळी काय
अ नाही नाही दळून डायरेक्ट जरी केलं तरी चालत त्याला जास्त आंबवायची गरज नसति डोस्यांना.
होय का?
हा डायरेक्ट बी कारु शकतो किंवा मग तुम्ही समजा संध्याकाळी दळून ठेवलं, सकाळी केलं तरी चालतं. सकाळी करताना फक्त मीठ टाकायचं आणि घ्यायचं करायला.
हा बरोबर आहे सोडा?
सोडा नाही घालत मी.
होय का?
डोस्यांना काय गरजय सोड्याची तिथं ते आपल्याला काय फुगवायचे नाहीत ना त्यांना इडली सारखं. हा आणि मी कसं करते बटाट्याची भाजी आणि चटणी म्हणजे असं सेपरेट सेपरेट नाही करत चटणी करतच नाही पोरींना चटणी नाही आवडत. मग मी डायरेक्ट डोसे करायचे आणि डोसा टाकला की त्या त्याच्यावर डायरेक्ट पिवळ्या बटाट्याची भाजी पूर्ण पसरवायची आख्खी अ उलतन्यान आणि त्याच्यावरच टोमॅटो केचप आणि थोडसं मिऑनिस्ट टाकायचं. आणि ते सगळं एक जीव वरती अ सगळीकडन पसराय च आणि डायरेक्ट रोल करायचा आणि ताटात वाढायचा.
अरे वा म्हणजे काहीतरी नवीनच
हो हो असं सेपरेट नाहीगं भाजी वेगळी, चटणी वेगळी असं करत बसत नाही. म्हणजे करते बटाट्याची भाजी पण डायरेक्ट मसाला कसा असतो आपला मसाला डोसा तसं बनवून द्यायचं.
हा. हा. बर. बर.
तसे बनवत- छान लागतं खायला पण आणि पोरांना आवडतं पण खूप
हो. आम्ही अशी चटणी वेगळी करतो. बटाटा वेगळा करतो, डोसे वेगळे.
अच्छा माझा डोसा वट- तो चांगला इडलीपेक्षा इडली त्या मनाने माझी एवढी फुगत नाहीय काय माहिती परत प्रत्येक वेळेसचच आहे माझं काहीतरी चुकतं माझ्याकडनं इडलीत.
हा इडलीचं प्रमाण मी सांगू का तुम्हाला?
हा.
पुढच्या कॉल द्या आता दहा मिनिट होत आली.
हा मग अजून
अजून काय नाही अजून अ निवांत आहे आता निवांत थोडस आता आराम करायचा थोडा वेळ तुम्ही नाही झोपत का दुपारी
झोपायचे आहे हा.
हां
पण आता हे तीस एकतीस चार कंप्लेट म्हणून मग नाही झोपले आज.
हा माझं पण विचारून घ्या तेवढं का बर नाही नाही आल-
हो हो हो हो हो हो हो. हम् नाही आहेत ना. ते मग उठल्यानंतर मेसेज कर हा. हम्